हा हॅलो ऐकू येत काय ववसि त
हा येते की तुम्हाला ऐकू येते.
येत य ते.
हा हा जेवल तुम्ही जेवला.
झालं बघ माझं पण जेवण.
हम्म.
घरातले जेवले सगी.
होय घरातले पण सगळे जेवण य तुमच्या.
आमच्या हैदराबाला आम्ही मी भाहऊ जेवले मम्मी पप्पा बसणार आहेेत त्या जेगला.
होय असं संग नाही बसत
लहान मुलानी घेऊन बसायला लागते त्याला पण.
हा हा हा.
त्याच्यामु हला जेवतानाच कळीची हात. जेवताना जुटुंबसते त्याच्याकडत.
होय ते बाळ आई जेवतानाच उठत असतात बाळ.
होय. त्यामल.
हम्म. ते.
काय करताय मग टास्क किती झाले?
अ सहा झालेत माझे.
हां हां.
अ तुमचे?
माझा तर दोन केल्यानंतर न तीस होतात.
दोन केलास तीस होतणार का. हम् मग मी तुम्हाला नाही करू शकणार.
होय पूर्ण होतील टास्क माझे.
मग तुमच टायपिंग काय?
हा मग मला दुसरा टास्क येईल पुढं.
हम् हम्म. दोन झाले की तुमचं पूर्ण होत.
होय होय.
मला मग चार लागते अजून.
हो. होते याता.
हम्म.
आणखीन काय नाही मग ते चार मी कोणा सोबत करू.
असतील की दुसर्यापासून त्यांच्या सोबत करायच पण आहेत माझ्याकड पण अजून एक. ते आहे त्याचं पण अजून काही झाल नाही. त्यांना जोडून देते हम्. ते उद्या करा आता कसं साडेनऊ वाजल्या तर.
होय होय उद्या करता मग.
हो.
हम्म आता कसे पण.
आठ होत्या कारण तुमचे. आणि माझे दोन.
होय हो.
हम्. बाळ रडतेय काय?
काय ते
बाळ रडतेय काय?
नाही नाही आहे बस
हा झोपल नाही अजून.
झोपलेला आता उठलाय आणि झोपते परत.
हा हा
होय. म काय अजून
मग काय अजून नाही पाऊस थांबलाय का तिकडं
होय थांबलाय.
हूं हूं
खरंच ये
हा
मचडे आता काय करताय
काय नाय आता बसले निवांत आत्ता सगळं आवरून.
हा
हूं म्हणलं टास्क पूर्ण करून घ्यायच.
हं हं म टासं सोपं झाले ना करायला तुम्हाला
हा सोप चाललंय.
हां हां
ते पण तुम्ही हाय म्हणून सोपं चाललय आता दुसरं असल्यावर कसं काय माहित
त्यानी पण असत बोलणार एवढं टेन्शन घेत बसायचं नाही रिलॅक्स व्हायचं.
हूं हूं
तेवढं नाय टेन्शन घ्यायचं आपण नॉर्मल बोलतों तस त्यांना पण काम हवा मांडल्यावर त्यांनी मंग बोलणारच की
होय.
एवढं हे करायचं नाय लय डोक्याला ताण देत बसायंचं नाय रिलॅक्स व्हायचं.
हा ह
तेन पण असंच बोलणार कारण कसं टास्क हाय ना बोलायचच टास्क आहे शांत बसण्याच काय पैसे मिणार नाही.
हम्म आणि त्यांनी मलाच बोलायला लावली तर मी काय बोलणार
तसं कुठं असतंय आपण कॉल केला की ऐंशी टक्के आपण बोलायचं त्यानी कॉल केला की ऐंशी टक्के तिनी बोलणार आणि होय रिप्लाय तर यायला पाहिजेच ना तिथून
हूं
जसं तुम्ही थोडं मी थोडं असं
हं हं
हूं ते सगळी बोलणारेच असतात कारण टास्कच तो आहे आपला
होय.
हम्म
हम्
मूर्ख म्हणायचीय
आणखीन काय म
तुम्ही गार्मेंट मध्ये गेलता झालं तिथलं काम
हा झालं कि ते पेमेंट न्यायला बोलवलेली.
हां हां
हा पेमेंट आणल नव्हतं ना मी अजून पावसामुळं कुठं जायलाच मिळत नव्हतं पावसामुळ
हा कधी काम करत होता म्हटलं तिथं
दोन महिने दीड महिना केले
हा हा मग इ ते येन जाण मना काय
होय ते पाऊस ते नाही ना
हा हा
अम् म्हणून आणि काम म्हणजे असं जादा आहे तिथं लोडिंगच
होय मग ते पेमेंट कसं मिळतं ते तुम्हाला म्हणजे असे ह्याच्यावर
प्र्य कामावर अंगावर काम
अंगावर किती कराल तेवढं
हा आणि शंभर केलं की पन्नास रुपये
होय मगज जास्त धाल कटिंग करायचे असतील
होय जास्त
काय होतं धागा कटिंग करायला
काय पण ऍप पर असत्यात परत ना बरमड असतात परत नाईट पॅनट असतात ती शर्ट असत्यात ह ऑर्डर कस येईल तस
तर सस्तते ह ह
ठी आहे
ह आणि तिथं मुलं पण भरपूर आहेत का नाही म्हणून काय कमप ेबल वाटत नव्हतं
हो काय खूप मोठा आहे गरमी ते
होय खूप मोठा आहे अ कृष्ण पार्वती गरमेंट आहे
हा हा हा त्याच्या्या मते तर सही असतील दोन्ही मिळून
होय होय चांगले आहे होती म्हणजे चांगले आहेत सगळे तिथं खरं ते मुलांच्याच काम करणं म्हणजे जरा उघड जाते ना तरी वय तरी मी केले आणि आमचे ते मॅनेजर मॅडम आहेत पाटील मॅडम त्यानी ल चांगले आहेत
हां हां
हो त्यांनी म्हणजे मी त्यांच्या सोबतच थांबत होतो कारण मला असं वेगळं न वाटणार नाही म्हणून
हा हा
त्याने मला त्यांच्यासोबतच ठेवत होते
कम्फर्टेबल वाटायचा पण प्रश्न आहे सथोडा
होय
ह
तरी मी केली तसंच
अ ते आहेवढं दीन महिन्या कस तरी काढदा म्हणायचं
होय
मग त्यामध्ये म्हणजे डेली शंभर होत ते
अ डेली मी दीडशे दोनशे करत होते हो होय होय आणि संध्याकाळ प थांबलं तर तीनशे
हो म्हणजे हाफ करत होता काय?
हा हाप एक एक वेळेला हाफ म्हणजे तीन ला येतो तो असं ते आणि जर सकाळी साडेनऊ ला गेलो किंवा दहा ला गेलो तर सबात्र केल. तर तीनशे साडेतीनशे
हा हा
असं करत होते.
छान कि तली
होय म्हणून तर त्यांनी होय आणि शरीराच हाल आहे इथे नाही.
होय होय येन जाण.
होय आणि एकसारखं ते बसूनच की करायचं.
प म कंमल मोडणारस का?
हो ते मी भरपूर काम वढते का नाही म्हणून मला सोडायला देत नव्हते.
हा हा
हम्म हम
खूप छान तेवढं कमावला म्हणायचा प्रयत्न त केला पाया दोन काम करण्याचा
होय पहिल्यांदाच बाहेर जाऊन काम केल तो
हां हां
हम
खूपछांन आहे.
होय काही मुले चांगली आहेत पण काही असा असतातच की,
हा हा
त्यामुळे जर असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं.
प हो तसं होतेच ते
हम् म्हणून जाऊ दे म्हणलं तिकडं
ते पण आहे सों कम्फर्टेबल पण वाटयला पाहिजे.
होय. का पण तिथे स बाकीचे सगळे चांगले आहेत ते... मोठे सर पण चांगले आहेत मॅडम पण चांगले आहेत मोठ्या आणि मॅनेजर होते. ते पण लय चांगले आहेत ते मला काम करण्यासाठी लय सपोर्ट करत होते. ते
हो हा हा
हम्म
म्हे ते फरत कटिंग वगैरे होतं काय शिवत वगैरे पण होते.
हम् बाकीचे शिवत होते मी धागा कटिंगला होते.
हां म्हणजे तेच की मोठ गार्मेंट आहे म्हंटल्यावर शिवना वैे
हो, शेवणा आहे, होतीत की एकोणीस बायका, एक पंचवीस पोर
हा हा.
अ आणि ते हेल्पर वेगळे, चार पाच
हा हा, छान होते, मोठं होत गारमेंट, होय ना?
होय, मोठा आहे या, हा.
काही तरी वर्क होतय, घरी बसून म्हणून तेवढच माणूस कमवायला शिकतोय, बाहेर गेल्याशिवाय कळत पण नाही, जग कस आहे, आणि कसं नाही ते.
होय, कळलं मला, एवढ्यातच कळलं, कसं आहे.
होय ते तर आहेच सोडा, बाहेर पडल्याशिवाय कळत नाही, महिनाभर तरी म्हणजे हाय वेळ दिला म्हटलं तिथं
होय. हम्. भरपूर वेळ गेला.
होय.
हम्.
ते छान वाटतंय, असं बाहेर जाऊन म्हणजे, बाहेरच जग बघायला मिळतय, ते पण घरी बसून बाहेर च्ची संधी मिळत नाही.
हा हा. तुमचा कॉल पूरा झाला.
होय? चालतय घ्या ठवते, करते आणि.